हा मला येत नव्हतं ना.
नमस् मी बरी तुम्ही कशा आहे.
मी छान आहे अगं मी गावाकडनं जरा जाऊन आले ना. तर मला तुला मला तिची आठवण आली म्हणून मी तुला फोन केलेला
अरे वा कुठे गेले होतो तुम्ही फिरायला.
मी ना मी ना आमच्याच गावाकडे गेली होते. तर मला मी जरा दिवस गावामध्ये राहिले गावातलं जरा ते जीवन अनुभवलं म्हणजे गावात. साध जीवन शांतता आणि खरच सांगू का गावामधलं जीवन मला असं वाटलं ना मी अगदी निसर्गाच्या जवळ राहते असं वाटलं ते गावामधलं म्हणजे अ थोडक्यात तुला मी असं सांगू का मी गावाचं जरा कौतुक करणार आहे. आणि सॉरी हा तुला राग नको येऊन देऊ म्हणजे अ तसं तसं गावातलं जीवन पद्धती मला इतकी आवडली ना. ते गावातलं स्वच्छ अ. स्वच्छ स्वच्छता ती मोकळी हवा. ते निसर्गरम्य वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी प्रदूषण आणि ही एक गोष्ट आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अ साधे साधे साधी जीवनशैली आणि साधी लोकं साधी माणसं आणि. त्या साध्या माणसांमध्ये जी आपुलकी आणि जि्हाळा आहे ना-
तो शहरामध्ये खरंच मला खूप म्हणजे कमी बघायला मिळतो इतका तो मला गावा आकडच्या लोकांमध्ये अनुभवायला मिळवला मिळाला. आणि मी खरंच खूप भाग्यवान समजते स्वतःला. की माझं गाव आहे मी त्या गावात गेले मला ते अुभवायला मिळालं आणि खूप सुंदर वाटलं. ती साधी राहणीमान जी आणि अन्य दुसरी एक गोष्ट म्हणजे गावातील लोकांचा तो मुख्य व्यवसाय म्हणजे शेती
असं मला खूप आवडलं ते जीवना तुला काय वाटतं कस वाटलं मी जो विचार केला तर चुकीचा वाटतो की बरोबर
नाही बरोबर आहे बघ गाव आणि शहर शहर या जीवनशैलीत खूप ना गावातले माणस बघा म्हणजे जे त्या त्यांच्या शेतीसाठी दुटतात पण मग त्यांचं जीवन एकदम शांततेत असतं तस शहरात आपले माणसं पण ते पण काम करतात पण त्यांच्या कामात आणि त्यांच्या कामात खूप मोठा फरक असतो
म्हणजे अ शहरातील जीवनशैली कशी वाटती माहिती का मी जरा थोडं थोडक्या शब्दात सांगू का हा म्हणजे शहरातील जीवन हे वेगवान आधुनिक आणि सोयीसुधार युक्त असं वाटत पण तेच गावातील जीवनशैलीना साध आणि शांतता आणि निसर्गाच्या जवळ असं वाटतं
बरो बरोबर ह बरोबर
त असं वाटत आहे दोघांमध्ये पण हे पणकडच जरा जरा थोडस आवडलं
बरोबर गावाकडे बघा शुद्ध हवा ताजं वाट वातावरण असत तस शहरात फक्त प्रदूषण युक्त हवा मिळते आपल्याला
गावाकडे खरं सांगू का काय वाटलं अं मला आवडलेल्या गोष्टी तिथली ती शुद्ध हवा आणि आणि शुद्ध पाणी अ शांतता तणावमुक्त जीवन आणि गत जर मनाला आवडणारी गोष्ट असेल तर निसर्गाच्या सानिध्यात मला खूप आवडलं ग. खूप सुंदर लोकांमध्ये तिथे एकोपा वाटला सहकार्याची भावना वाटली आणि खरं सांगू का जीवनाचा जो खर्च आहे ना. तो तुलनेने गावाकडे म्हणजे शहरामध्ये जो खर्च आहे ना तो गावाकडे शहराच्यातून
बरोबर. हम.
हॅलो सखी.
हो येतोय बोला ना.
हा म्हणजे गावाकडे हा ह जीवना म्हणजे जीवनाचा जो खर्च आहे ना तो गावाकडे शहराच्या तुलनेत खूप कमी. आणि गावातील जीवना गा गावामध्ये ज्या जीवनाच्या मर्यादा आहे ना अ तिथे अशा वाटल्या उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा जरा कमी वाटल्या. मोठी रुग्णालये जरा कमी वाटली. आणि रोजगाराच्या संधी जरा कमी वाटल्या म्हणजे शहराच्या तुलनेत जर गावाचं अ हे विचार केला तर आणि वाहतूक तंत्रज्ञानाच्या सुविधा जरा कमी वाटल्या. मला
बरोबर बरोबर.
अस म्हणजे अ गाव आणि शहर यांची जर तुलना करायची जर म्हटलं तर साध्या आणि सोप्या गा भाषेत मला असं वाटतं गाव म्हणजे शांतता. शांत वातावरण शहर म्हणजे गजबज. वाता वातावरण गाव म्हणजे कमी प्रदूषण. शहर म्हणजे जास्त प्रदूषण, गावाचा मुख्य व्यवसाय गावाचा मुख्य व्यवसाय व्यवसाय शेती. तर शहरामध्ये उद्योग सेवा हे क्षेत्र. आणि गावामध्ये कमी खर्च तर शहरामध्ये खूप जास्त खर्च. आणि गावातली गावात जी माणुसकी तीआपुलकी सारखी वाटते. आणि जीवना आणि शहराकडची जी जीव जीवनशैली ती व्यस्त वाटते. असं मला वाटतं ह म्हणजे माझ काही चुकत नाही ना म्हणजे म्हे मी जाऊन जे अनुभवलं ते तुला सांगते.
बरोबर हो.
हम्म
गावातील लोकांमध्ये बघा आपण असते सहकार्य करतात एकमेकांना. तस शहरामध्ये तस अनुभवायला नाही मिळत लवकर.
नाही नाही नाही मिळत अगदी बरोबर बोलते. म्हणजे गाव आणि शहर दोन दोघांचे पण एक स्वतःचे महत्त्व आहे असं मला वाटत. गाव आपल्याला निसर्ग देतो, शांतता देतो. गावात संस्कार मिळतात. असं मला वाटतं तर शहर म्हणजे मी असं नाही म्हणत की शहर खूपच चुकीचं तर शहरामध्ये आपल्याला शिक्षण, रोजगार, आधुनिक सोयी सुविधा मिळतात. त्यामुळे गावातील साधेपणा आणि शहरातील प्रगती यांचा समतोल साधवून आपण जीवन जगणे. म्हणजे ही काळाची गरज आहे असं मला वाटतं.
शेष गावात प्रदूषण कमी असत बघा. शहरात खूप असतं गावातल्यांना ताजी हवा मिळते. आरोग्यही चांगलं असतं त्या लोकांचं. परत त्यांची जीवनशैली एकदम शांततेेत असते गर्दी गोंगाट सोनच सीट आहेत बघा अ तुम्ही रेल्वे स्टेशन बघा किंवा बस स्टॉप बघा सतत तिथे गर्दीच असते.
हम्म हम् हम् हो हो बरोबर म्हणजे ह एकदम बरोबर बोलली तू
आणि स्वच्छ वातावरणामुळे कस गावातल्याच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होतो
हम्म हम्म
त्यानंतर बघा गावात राहण्याचा एक फायदाे आहे की त्यांना रोजच्या रस्ताज फळे भाजीपाला खा मिळत तस सिटीत बघा अ किती दिवसाचे ते स्टोअर करून ठेवलेले असता त्यांना स्वच्छ पाणी हे ते असं इतकं चांगलं मिळत नाही शहरात
हम्म गाव म्हणजे आता एकदमच पूर्वी सारखी खेडे नाही राहिलेली गावामध्ये पण आता जरा जरा कुठे कुठे इंटरनेट मो बाईल ऑनलाईन शिक्षण आणि सर्वात महत्तवाचं म्हणजे आधुनिक शेती बघायला मिळाली मला म्हणजे अ असं नाही म्हणत की प्रगतीचा सगळच अअ अ जो ओघ येतो शहराकडे तर गावाकडे बऱ्यापैकी आहे म्हणजे जसे जसे थोडे जस शहर खूप जास्त वेगाने पुढे चाललंय आणि गावाकडची लोकही त्यामागे आहेत असं म्हणायला हरकत नाही जो त्यांचा मुख्य जो त्यांचा शेतीचा व्यवसाय तो आधुनिक पद्धतीने आता करायला लागले
बरोबर
असं गाव आणि शहर हे एकमेकांना विरोधक नसून ते पूरक आहे गाव देशाला अन्न पुरवतं तर शहर उद्योग आणि रोजगार निर्माण करते दोन्हींचा पण विकास झाला तरच देशाचा सर्वांगिण विक कसल असं मला वाटतं असं
ात बघा शिक्षणासाठी भरपूर झालं मुंबई पुणा जे काही शहणाचे ठिकाणथ शिक्षणासाठी जाता एक पण फायदाच आहे ना शहराचा
हो हो तो फायद्याचा आहे ना मग आहेच आहे
आणि गावातल्यापेक्षा त्या शहरातच रोजगारच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध असतात
हो हो शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध असतो आयटी बँका ो सी स शिक्षण बाबतित जर म्हणाल शहरमध्ये चांगल्या शाळा महाविद्यालय विद्यापीठे असात वि्या त्यांना अधिक संधी मिळते शिक्षणाच्या याच्याने म्हणजे शहरातील आधुनिक जीवन शैली तर असं म्हणा शहरामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधा उपलब्ध असतात जसं की इंटरनेट मेट्रो मोठी बाजारपेठ उद्योग या गोष्टी बऱ्यापैकी शहरामध्ये उपलब्ध असतात
ह ह हा
तर आणि अ जर गावातलं म्हणायला गेलं तर गावामध्ये अ गावातल्या जीवनाचे फायदे जर म्हणायला गेले तर स्वच्छ वाता स्वच्छ व तवरण कमी खर्च मानसिक शांतता आणि नैसर्गिक जीवन आणि सामाजिक जिवाळा हे गावातील मुख्य चछ फायदे म्हणाव लागतील जीवन जगण्याचे तर गावामध्ये फक्त समस्या माझ्या बघण्यामध्ये आलेल्या माझ्या वैयक्त बघण्यात आले मला वाटतं म्हणून मी तुला सांगते ह शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा सोयी सुविधांचा जरा अभाव आणि आरोग्याचा जरा अभाव मोठी रुग्णालये नाही, आणि रोजगार कमी, नोकरीच्या संधी खूप कमी, आणि वाहतूक म्हणजे आधुनिक शेतीसाठी मोठ्या बाजारपेठांसाठी जीवा तुके, त्या हा त्या थूक ते वाहतूक किंवा ते ठिकाणं त्या सुविधा अपुऱ्या पडतात. असं मला वाटत बरं का गावाच्या दृष्टीन पण पण का पण गावामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मला बघायला मिळाली, जी माझ्या मनाला खूप भावली, ती म्हणजे गावातली संस्कृती, गावामध्ये गावामध्ये जी लोककला भजन, कीर्तन, जत्रा, यात्रा, ह्या परंपरा आजही तितक्याच सुंदर पद्धतीने टिकू नये. मला ते ते आवडलं. आणि तिथल्या अ हम् आणि गावामधले ना गावामध्ये जी सामाजिक एकता दिसते ना! म्हणजे लोक गावातले लोक एकमेकांच्या सुखदुःखात पटकन सहभागी होता बरं का! जस की लग्न कार्य असू दे, सन उत्सव असू दे, धार्मिक कार्यक्रम अस असू दे, किंवा कोणाच्या घरी दुःखाचा प्रसंग आला तर तर सगळे गावकर गावकरी तसं शहरामध्ये ह्या गोष्टींचा अभाव थोडक्यात असं म्हणायचंय मला की अ शहरामध्ये माणूस की जो माणूस जपतो ना ती अ फक्त पंचवीस टक्के, ओक! तर गावामध्ये आजही ती पंच्यान्व टक्के जपली जाते. पु शंभर टक्के नाही म्हणू शकता मी, पण पच्यानउ टक्के हि ना नकीच जपली जाते. अस
गाव आणि शहर यामध्ये राहण्याचा फायदा आहे बघा गाव शांतता देत तर तसच आपल्याला अ शहर हे प्रगती करण्यासाठी, उत्तम संधी देते.
बरोबर! बरोबर!
त्यामुळे शहरही महत्त्वाचं आहे आणि गावही महत्त्वाचं आहे.
म्हणजे मानवाच्या जीवनशैलीवर अ त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा मोठा प्रभाव पडतो. ज्या मानव जीवन जगतो, काही लोक गावात राहता गाव काही शहरात गाव आणि शह शहर यांची संस्कृती राहणीमान, व्यवसाय, शिक्षण आरोग्य, सामाज सामाज जीवन यामध्ये खूप फरक असतो, आपण गावातील आणि शहरातील जीवनशैलीची अशी अ तुलना तुलना नाही करत आहे, पण एक आहे जरा जरा कुठेतरी वाटतं ते थोडं - थोडं हम्म, अच्छा! चालेल मग धन्यवाद हो चालेल चालेल.